हा बोल काय नाही ते जरा काम तना माझं म्हणताना मग तास -दोन तास लागले आणि कामाचं होत ना माझं चालू त्याच्यामुळे, हा मग आता थोडस फ्री झालं आता लावणार ते कॉल तुमी सांगितले होते ना बाकीच्याना पण कॉल लावायला
हो लाव पण ना काय झाले काय माहिती कनेक्टच झाली नाही. कोणाचेच जसं आपले व्यवस्थित झाले. हो येत होते पण काही ना काही प्रॉब्लेम चालेल
असं झालंय का हा तरी पण मी काय करते आता आपला कनेक् होतंय ना. तर मी अजून मॅडमांना विच विचारून बघते जर मी तुम्हाला जर लावू शकत असले काय कॉल तर मी तुम्हालाच लावेल ना मग, हाय कणी?
हो
हाय कणी आता कसं ह आपण बोलू शक करतो ना मग व्यवस्थित ते जर मग बाकीच्या तिला लावण्यापेक्षा मग मी तुम्हालाच लावेल एकूण सगळे कॉल. हाय का नाही. जर तुमला वेळ असेल तस मग कय उद्या परवास अस दोन दिवसात मग संपवून टाकता येतील कॉल.
हा म तरी चालेल ना काय हरकत नाही मला केला
हा तेच की ते काय एका दिवसात कंप्लिट करायचं असं काय नाहीये दोन दिवसात कंप्लीट केलं तरी चालेल उद्या परवा.
हा हा हो हो जेवण जेवण एकदाच होतं डबल नाही.
हा का संध्याकाळीच आता स्वयंप बाक
हो
हम्म हम्म काय म्हणताय मग अजून?
काय नाही बई बाकी काय तुमचं काय?
निवांत आता सहा वासता. सहा वाजतात आता जायला मला. त्याच्या हा तुमच्याकड मग अजून काय
आज काही नाही बा आता. आता थोडस आज जरा बर आहे.
हा ना
हम्म
आणि काय म्हणताय काय तुमच्याकडचं वातावरण? काय तुम दिंडोरी तुमच्या इकडे आहे ना नाशिक कड? तिकडे आहे का दिंडोरी? ते त्र्यबकेश्ववर, दिंडो त्रंबक केशर नाही वाटत
हो हो तिकडे इकडेच नाशि हा अ द्र म्हणजे हे काय म्हणतात स्वामी समर्थांच ह नाही आणि आणि परत ना घे काय आपलं ज्योतिर्लिंगय
हा
ज्योतिर्लिंग हे स्वामी समर्थांच मोठ धामये
आणि नाशिकला पण हे कशाच तर हा हा हा
राम मंदिर
हा हा ते कुंभमेळा कुठे भरतो मग? तुमच्या इथ
हा तिथे त्र्यंबकेश्वर नाशिक
त्र्यंबकेश्ववर आणि नाशिक दोन्ही पण
हो का हा हा हा काय म्हणता अजून तुमच्याकडे आणि काय मग प्रसिद्ध असं काय आहे आता
हेच ना नाशि नाशिकला राम मंदिर आहे आणि त्र्यबकेश्वर ना तेच ना सांगते नाशिकला राम म्हणजे त्र्यंबकेश्वरला बारा आणि वनी का आहे ना वनीला हे देवी ना सपतशृंगी आणि दिंदिंडोरीला पण स्वामी समर्थांचं केंद्रय मोठ
हो ना हा हा हा
हो दिंडोरी ला पण त्रंबकेश्वरला पण ते आमच्या इथे केंद्रात सांगतात ना त्र्यंबकेश्वरला वगैरे जातात ना लेडीज
हम्म हम्म हम्
त्र्यंबकेश्वर दिंडोरी वगैरे जातात आमच्या इथे पण त्याच्यामुळे मग काय म्हणत अजून? मुलं वगैरे कुठे गेली आता?